हा बोल ना, काही निस बसेल ये
व का आला माया वाटतं काम
नाही मळ्यातले काम चालू आहे. चालू आहे सध्या सोयाबीन च खुरपणी
सोयाबि पेरली का आज
हम्
ह का ह् आ दु प्रयला हकले
दुसरं काही निकले आदरखे थोडी
होव का.
हा
आद्रक किती क लावली.
रिजेक्ट कर.
हा का बीयान घरचंच होत का?
नाही विकत घेतलं.
हो का, आज राखील काय कसं खाली लावली का वेळ पाडून
बेडवर्ती
घरीच लावली काय म
काही होती नावसोबत दुसरीे रोजदार
हो का, काय चालू आहे मग, पाऊस झाला काय तुम्हाला
पाऊस आहे चांगला आहे.
हो का, फळबाग येतात त्यात
फ मग या वर्षी पुढल्या वर्षी लावायचं येतं.
काय लावीत्या
पेरू
ह का सुरज कलानी कास चाल नाही ना
हो
कुठ नर्सरीत भेटती का,
हम
कशी भेटत ती
काता प पायदेनी आणच्या प पा
ह हो का.
कशी भेटते काय भेटते.
तुमच्या गावात भेटती का?
नाही नाही, बाहेर होनाचा बाहेर होणं चाल नाही कुठून तर
हो का, ऑर्डर द्यावा लागते का त्याची?
हो
हा का.
हम
अगोदर सांगा लागती का टायमावर भेटतं?
अगोदर बुकिंग करावं लागती.
हा का?
हम्
किती दिवसात येतं?
ते आता बुकिंग केलं ते सांग, देतीन ते महिना दोन महिन्यात महिना दोन महिनेत देतील बुकींग केल्यावर.
हो महिने दिन महिने लागत्यात म्हणे
हम
नर्सरीत सगळी रोपं भेटत असतील ना?
हा म
ह
जे लागले ते भेटते पण बुकिंग करावं लागते राव.
ह का
हम्म
चांगली अजून दुसरं काय मग वावरात?
दुसरं काही नाही आता सध्या हेच
ह का? कुठवर आलं घराच काम?
घराचं काम पण बाकी आहे अजून.
घरकुल मिळालं होत का?
हो पैसे पडत नाही ना त्याचे,
किती हप्ते बाकी राहिले?
दोनच राहिले आता पण ते पैसे पडना त्यांचे.
ह
हम्म
बरंय मग दुपारचे ना करायचं आज काय भूक नाय लागली. त्यामुळं तर माणूस लय टेन्शन घेतना पैशाचं.
हम्
त्याच्यामुळं मग कायचं भूक लागत नाय. एक तर कामाधंदे नाय काऊत चालू आहे.
पाऊस पाण्याचं काय आता, पाऊस चालू असल्यावर काय करणार.
हम्म
जाऊ आता मळ्यात चक्कर मारायला.
काय करते मळ्यात चक्कर मारु
मुग टाकले उगलाच नाही पाण्यानं.
ह ह
हम्म हो म्हणला आता, उगलंच नाही डबल पेरलं.
हम्म
जाऊन चक्कर मारण येऊया पोरगं येईल तेव्हा शाळेतून अं काय
पहिले बघ मग टाकीेर उगलं नव्हतं म्हणलं
नाही ना ते आता ना पेअरला म्हणून कुठ उरलंय सार बी त्या ट्रॅक्टरच्याच मशीन राहील ता हाताने उकरून टाकलं परत
ह उघडी कधी कधी शेतीचं शेती करणं सोपं नाही राहिलं
काय करतेय मग आता गुपत काय करते
ह दुसर काय मग
काही माहित आता आमचं माणूस म्हणत होत बकऱ्या घ्यायचे
बकऱ्या खायला घ्यायच्या
बकरी ही ही भांडवला बकऱ्याच आहे आता डोक्यात बकऱ्यांचा ऐवजी दोन चार डुकर घेऊन देते आता
हम्
डुकऱ घेतले का बस त्यांना हिंडून फिरून आणचं
डुकरं काय मग ते डुकर संभाळण साधे सहसो साधे आहे का कमई
म्हणजेच मग भाकऱ्याच नाही पत्ता आणि मला पण डुक डुकराचाच बोऊ म्हणटल
हा
हो
दुसरं काही राहिलं असं ना आणखी दुसरा व्यवसाय आहे का
तस काही नाही का उली गुरे घ्यायचे म्ह
हां
आता कायम गोरे घेतात का बकर घेतात का डुकरा घेतात
हम
तेंच्या मनापुढे कुणाला जाता येतं का
ह हम ह
आता आपण काय सांगितल्या दिल्या भाकरी च सांगितल्या कामाच
दया मग दुपरचं जेवण करून आता दुसर काय
तुमही काम केलय ना तस काय नाही बसलाय
मग काय बसल्या बसल्या भूक लागती कामं केल्यावरच भूक लागत असं काही नाही
बक चेक करा असले कायची बुक लागती बन घे राहतनेचेरी ज त्याचे तेचे कामा नाही य तर पावसामुळं काा काररा कायच्याम द नाही कुठं जाते कोणस्थित जाते का आम्हाला
काम करणार्या लोघांचं काय म्ह
आता कोणी येईना नन मण अलासा आल म्हणून
का झा लागत असत त्याला घरात कोण बसून देणारी
आ कोणचे घरी जा पायला
मग तरी येऊन देतू कसे लोक येत पाय
हा
मथेरी येऊन देतो कशी लोक य ते पाय मथेरीला कामाला
ह महात्यरा माणसाला कोणी म्हणतं बसल्या बसल्याचाल
हम्म नवतरन्या माणसाला काय अडचण
नवतऱ्याला कायलाच कायचं न्हवत म्हाताऱ्या दहा पाच दिले तर काम करून द्या!
नवतरन्या माणसं कडून काम होत नाही म्हाताऱ्या कडन होत मग?
म्हाताऱ्याचा कसं आहे पहिलं कसं काय आता राहिले का तस सगळ आवशीत ते दूषित झालं वातावरण सगळं पर्यावरण नाही राहिलं लोकं झाडतोडू राहिले.
हम्म!
झाडं जुडं बी लावले पाहिजे ना! आता सगळ हायब्रेट आहे. औषध फवारण्या ते अन्न कोणतं चांगलं आहे?
लावामाग शेतामध्ये झाड!
काय कराव तर त्याला काही इलाज नाय.
स्वाला न
करण्याचे ना काही ना काही आपण बारा मिनट बोलायचं आहे.
हा एवढ टाईम!
हा म्हणजे काय! पण दोन मिंट थांबू शकतात नाय का? लोक घरबांधू राहिल दणा दणा! होची लोकांजवळ कसं होईल! आमचं त लय अवघड झालं बाई दोन त्यापासून उत्पन्न नाही शेती करता येती का नाय?
कष्टकर लागतला त्याला, कष्टकर लागतला त्याला!
कष्ट कसे करा आता काही समजाणार ना कष्टाचे सगळं बंद झालं कष्ट कसे करा? तेच काण
आस थोड आहे आता एक वर्ष जात एक वर्ष
कामाचं
हम्म. आपल्याला जेवार येतं ते सांगा ना!
आम्हाला नाय म्हणत कामाला जायला कोणाच्या!
मला माया नावरा म्हणतो फक्त! तू मला भाकर दे पद्धशीर माई काळजी घे बस नाही काही. तेज तेच चालेल मी आहे खंबीर.
हाव!
मी जेवणाच नाय आता.
बरं!
हो ना खरचं. खा म्हणा! पोर घरीच आहे म्हण. तुमचे पोर गेल्या का शाळेत?
हो!
हो का कितवीला हाईत?
नववी ला आहेत.
हो का, लोका बी प्राथमिक शाळेच टाकायच त लोक पैसे भरून बाहेर टाकत्या पोरं.
आता पैसे असल्यावर टकता येत, नसल्यावर काय करायचं?
पण मंग ह्या शाळेत कोणा टाकायचं? या शाळेतच गेले पाहिजे पोर का, अस म्हणलं तर?
काऊन जिल्हा परिषदेचे कितन काय, जिल्हा परिषदेच्या कितन
ह मग किती सवलती जिल्हा परिषद कस आहे पण आपल्याला ते कळत नाही, आपल्याला काय ती येडी बोलती. नाही आता सारवता येईल.
हम्
आणखीन आहार चांगला, सगळं चांगलं आहे. आता काय करणार ये, करणाऱ्याला ते तितकले बाहेर, कितकाले बाहेर पैशे भरीत्या लोक आपल्या सारख्या कुण नाही भरल्या जात काय करावं
आम्, काय?
परिगाला सारंच पहावं लागतं. हम्म.
आता काय पाहाच पावच लागणारे, काही काही करावं तर लागणार ये
येऊन का त्या भावाचा
आ
येऊन त द्या माल निघला पाहिजे भाव काय ये, भाव च काय ये
मारली न तुम्ही पण दरवर्षी काही न काही होतच त्याला खराब होईन नाही तर, काय होईन लय अवघड ये शेतक नुसत करा, करा, करा, बावळा असला तर काय उपयोग ये.
हा आता लोक शेती सोडून देऊ राहिले करायची.
हेच नाही होईन तर काय करणारे ये. तिची मर मर करून काय फायदा आहे. आम्
चालन म्हणलं मला जायचं तिकडें बाहेर जरा.
कुठ जायचय?
आता ते म्हातारी ला आणायला जातो मी.
लवकर वारली त्यांची म्हातारी.
हम हो का? कोणत्या गावाला जायेल हे.
धामणगावला.
काय दिलं? अं...
तुज काय म्हण ये?
कोण हसून राहीले?
कोणाची का असेना, पण बहीणीची दया आहे लेकीची राहीलेली कूड जाणारे?
हम्, हो का? तुमची आई? का गं? चांगलीत हाता-पायानं. अं
हो आता ठेवा आता, काय झालं असेल बरंच मला जायचंय जरा बाहेर.
आम् का?